हा येतोय आवाज.
हो येतोय, नमस्कार!
हो नमस्कार!
हो.
् मस्त. तुम्ही मस्त म्हज अच्छा काय म्हणता झा कामा वगैरे सर्व
हो झाली काम आता संध्याकाळची तयारी.
हम्म माझं पण तेच चाललंय संध्याकाळची तयारी.
हो माझी पद
हा मग काय पण होणार आला आज संध्याकाळी.
कायम असेलचं वांजे.
अरे वा! मस्त कसं बनवता आम्ही. नाही नाही ठीके मी तर शक्यतो असं शेंगदाण्याचं कुट. टाकून बनवते काळा मसाला. मी का अजून जे बनवलेलं नाहीे मी स्वतः नाही बनवलेलं आहे असं. मी आईचं वगैरे बघितलेलं.
हो का आम्ही आम्ही काय करतो खोबर्या घेतो.
हां.
थोडस कांदा दोन कांदे घेतो दोन चौघ्यांला बनवायची ना. तर दोन मिीडियमचे कांदे घेतो आणि ते आपली कांद्याची जाळी असती बघा भाजण्याची गॅसवर
हा हा हा
त्याच्यावर ठेवते ते भाजून घेते आणि मग ते परत ते कडई. तेल टाकून परत परतून घेते तेलात.
अच्छा!
आणि खोबरं पण तेलात तळून घेते, परत लसूण, आलं आणि आपली खसखस
ह्म ह्म ह्म.
अं आपलं फुटाने नसतं का, डाळव ते त्याच्यात थोडं टाक ते, आणि थोडस हे पण टाकते मोहरी कॅल्शियम साठी. ते मोहरी नाही, सॉरी तीळ आपले कॅल्शियम साठी तीळ टाकते थोडे. आणि ते सर्व कोथिंबीर टाकून एकत्र वाटून घेते.
हां.
टाकून वगैरे ते सर्व एकत्र वाटून घेते. आणि त्यात, ते वांगे ना चार काप करते, त्याच्यात मसाला भरते मी, तो मसाला वाटलेला. आणि मग तेला त ते वांगी परतू परतून घेते बाजूला करून परत तेलात लाल मिरची वगैरे ते टाकून देते, आपले काळा मसाला गोडा मसाला आणि व मग गरम पाणी करते, गरम पाणी टाकते त्याच्यात. आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी बनवते.
हो हो हो बाजरीची काळ्या मसाल्या मसाल्याची भाजी सोबत बाजरीची भाकर किंवा ज्वारी ची भाकरच छान लागते, चपाती पेक्षा हा मी म्हणजे भाकरी वगैरे बनवते तुम्ही सगळ्याच, फक्त चाळण मसाची हि मसाल्याची ही वांगी नव्हते बनलेल कधी.
हं आम्ही आमच्याकडें सोयाबीनची भाजी बनवता काळ्या मसाल्याची.
हो अ हो शेवग्याची पण अशी बनवते, पण वांग स्पेशली असं नव्हत बनवल, शेवग्याची वगैरे बनवते आपल वाटन करून. आमटी सारखं, जशी का पण पूर्णाच्या सो पोळीसोबत जी आमटी बनवली ना, मसाल्याची त्या तसा मस मसाला वगैरे करून मग शेवक्याच्या शेंगा मी तशा बनवते, शेवग्याच्या शेंगा सोयाबीन नाही बनवली, सोयाबीन मी शक्यतो ना कांदा अस कांदा कापून सुकीच बनवते, सोयाबीन.
हं हां, टिफिन साठी ना?
हो टिफिन साठी किंवा मग कधी ती म्हणजे आपली सोयाबीन छोटी-छोटी-छोटी किंवा मोठी दोन प्रकारच्या सोयाबीन भेटतात ना? हा म. ते जवळपास थंड पाण्यामध्ये समजा दोन जणांसाठी बनवायची, तरी आता त्याच प्रमाण एक वाटी सोयाबीन मोठी वाटी, तरी ती पाण्यामध्ये अर्धा-अर्धा तास भिजून ठेवायची. म्हणजे ती छान फुगून येते आणि मऊ पडते, ती छान हा दोन-चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यातला तो फेस वगैरे असतो तो काढून घ्याय चा, चांगला स्वच्छ धुऊन घ्यायचा आणि मग बारीक छोटे-छोटे दोन कांदे घ्याय च आणि छान बारीक कापून घ्यायचे, थोडस आलं लसण ठेचून घ्यायचं आम तुम्ही आणि लाल तिखट पाहिजे असेल तर लाल तिकखट किंवा मग काळ मसा नुस्ता सुका काळा मसाल्यामध्ये पण आपण बनवू शकतो. तर मग मी काय करते, ह्म बोला ना
नाही का फार
नाही मग मी काय करते, ती थोडस म्हणजे आपण कांदा वगैरे परतवला, मसाला अर्धा चमचा लाल मिरची आणि एक चमचा मी मसाला टाकतो. प मला गरम मसाल्याची आमच्या घरात खातात, काळ्या मसाल्याची मग ती थोडी हळद, थोडी धना पावडर, जिरी मोहरीची फोडणी आणि मग थोडस त्याच्यामध्ये सोयाबीन टाकली की, मी थोडस परता य ना पुरतं फक्त पाणी टाकते जास्त पाणी नाही टाकायचं, अर्धासा ग्लास पाणी टाकला हा म्हणजे अर्धासाा ग्लास पाणी टाकला थोडीशी ओलसर करण्यासाठी ओलसर करण्यासाठी अ बस एवढी जास्ती रस्ता नाही बणवत अस अंगापुरत हो हो हो तस तस बनवते ठक्क आणि एक वाफ निघाली बंद करूं ह ह
इतर वेळेस, इतर वेळेस काय करता तुम्ही?
इतर वेळेला मग भरलेलं वांग, आपलं म्हणजे मग ते शेमदाण्याच कुठ वगैरे भरून ते त ते असं जे नेहमी होतो अ शिवगा किंवा भज्याचे आमठाण वजेची आपली आमटी किंवा मग काळी आम काळ्या भाजींमधली म्हटलं तर काळी उसळ असं बनवते मग. अछा
तुमच्याकडे काय फेमस आहे?
आमच्याकडे तथ फेमस आमच्या इकडे मिसळ म्हणतात. हम्म, खाण्याच्या पळतांमध्ये ह ना आणि आमच्याकडे म्हणजे कोणी जरी असं बाहेर वून आलं तरी नाशिकची मिसळ अे दोन प स्पॉट आहे कि तिथे छान मिसाळ मि
तुम्ही नाशिकचे आहे? हा आम्ही पण तिकडचेच आहे.
अच्छा अच्छा पण मिसा वगैरे छान मिळतो इकडे दोन तीन हॉटेलचे तिथे छान म्हत म तिथे जाऊन विसाळतें मग घरीच आपल्या मिसाळत आपल्या कधी तरी भाज्यांचा वगैरे सगंट आला तर म कधी पावभाजीई कधी अशी अ बीजपुुलाव आहे असं वगैरे करतो घरी.
हम् हम्
ह् तुम्ही
आणि, काय बोलला ताई?
म्हटलं तुम्ही काय बनवता असं?
मी इडली, डोसा, आपपे, धपाटे, थालीपीठ असंच बनवते. परत नाशत्यामध्ये सकाळी जास्त काही नसतं आपल्या सुशिला असतात.
सुश -सुशिला म्हणजे? ते ना
आपली मुरबुरेन ते मुरमरी भिजत घालायचे आणि सेम पोह्यांसारखे करायचे.
ह अच्छा अच्छा
सेम भिजले का पाण्यातून काढायचे भिजत टाकून आणि मग सेम पोह्यांसारखी करायचे तो नाश्ता असतो आमच्याकडे आणि रोजचाच आपला उपमा उपीठ
हो हो हो हा ह ह आमच्याकडे पण आमच्याकडे तेच सकाळी सकाळी नाशत्याचे वेगळेवेेगळे प्रकार कधी भजी बनवायची. उपमा, पोहे कधी शियापर्चा उगा वगैरे, चुरा ते बनवायच. मी एक सकाळी सकाळी पौष्टिक आहार तो एक होऊन जातो म्हणजे दुपारी थोडा उशिरा जरी जेवण केला तरी मग काय आर मुलांना पण सकाळी सकाळी नाष्ट झाला की दुपारच्या सुट्टीपर्यंत मग त्यांना काही एवढी भोक नाही लागत.
काय करायचं मुलांना ना प पंकीन सीड्स मिळतात, चिया सीड्स
अच्छा
लेपम किम सीड्स आणि सनफ्लाॉवर सीड्स काय करायचं ते द्यायचे मुलांना लाडूमधून चिया सीड्स लाडू मधून द्यायचे.
हो हो अच्छा हम् म्हणजे मी अजून नाही एवढं हे ट्राय केलेले आहे, छोटे, छोटे आहेत अजून सगळे मुलं माझे. त्याच्यामुळे हा हा असं त्यामुळे मी नाही केलं आजूण.
सकाळी असं स्मूदी द्यायची ना हे करायचं केळी, वगैरे दुधात खजूर
हा केळी वगैरे, केळी वगैरे, देते म हा बदाम, बदाम मी असं अ काय म्हणत आपण ते याच्यावर मातीच ते प्लेट मिळते बघ अशी छोटी चान म्हणता, आमच्याकडे त्याला चान, म्हणता, त्याच्यावरती म बदाम त्याला रात्री भिजवून
हूं
दोन बदाम मी त्याला देते सकाळी. असं त्याला असं ते नुसतं खाता नाही येत ना.
कोणती प्लेट बोलल?
प्लेट म्हणजे असं ना, माती सारखी गोल असते ती, मातीची असते. चाान म्हणता आमच्याकडे त्याला, त्याच्यावरती उगळून उगळून देतीय मी त्याला.
थोडसं गरम करत जा निर्जंतूक करत जा नेहमी, नेहमी. हा त्याने इन्फेक्शन होईन बाळाला. लंग्स ला वगैरे ती तो गरम अधून मधून गरम करत जा, जेव्हा भिजवायचे तेव्हा. त्याने बॅक्टेरिया निघून जातात ना, त्याच्या झ तयार झालेले ते ओलसर पणामुळे,, आता पावसाळ्यात वाळत नाही आपण उन्हात ठेवत नाही.
हा हा हा हा!
आणि उकळलं का, त्याच्यात बॅक्टेरिया तयार होतात ना बारीक.
तयार व्हायचं हो हो हो हो हो हा! हा मी मी काय करते त्याला ते दिलं का, ती स्वच्छ धुवून घेते असली माझ्या कडे असे कडक घासणी वगैरे त्याची बाजूलाच हे, मी त्याने पण ती असं थोडीशी घासून घेते.
नही नही थोडस हे ना गरम पाण्यात हे ना हे करायचं, गरम पाण्यात धुन घ्यायचं, नाहीतर गरम करायचं ते.
हा चालेल ना मी करून करेल ना.
हा तसं करत जा, कारन की त्यात बॅक्टेरिया तयार होतात खूप प्रमाणात.
नाही मी त्याला किंवा त्याचे दुधाचे पण बॉटल आहेत ना, तर मी त्या पण दोन, चार दिवसात एक दिवसा आड, अशा गरम पाण्यामध्ये उकळून गरम पाण्या
नाही मी तर तुम्हाला चं सल्ला दिन दूध बॉटल देऊच नका.
अजून काही म्हणजे कसं होतं घरात ठीक हे, पण मध्ये बाहेर जर कुठे गेलं ना, म दुधाच्या बॉटलचा थोडा त्रासच असतो. म त्याच्यामुळे माला सोबत घेऊन जावी लागते ती बॉटल. आत तर घेऊन जाऊ. कुठ बाहेर जेवायला गलाे, कुठ बड्डे ला वगेरे. कोणाच गेलो ना म ते, हा म तेव्हा कस जावचं लाग
स्टील बॉटल घ्यायची म.
हूं हूं म त्यामुळं हा स्टिलचीच ये माझ्याकड दोन आहे त्यां. छोटी एक, मोठी एक, त्यां दोन्ही पण स्टिलच्या मी रोज सकाळी ते घासून उन्हामध्ये ठेवते. आणि त्याच्यानंतर म एक दिवसा आड, जसा वेळ मिळेल तस म ते गरम पाण्यामध्ये मी त्या हे करते, गरम करून घेते ऊक
पण जेव्हा, जेव्हा, तुम्हाला युज करायची ना, गरम पाण्यात धुवूनच त्याच्यात दूध भरत जा.
हा हा, ने म हा तसं पण, पण कसं होतं ना, कधी, कधी माला टाईमच नाहीे मिळत. तो इतका मागे लागतो ना हाय तस मला कधी, कधी द्यावे लागते हा. हो हो हो नई मा माझी आई पण मला तेच सांगते, तें काय नेहमी ची त्याच्यानेच बाळांना जुलाब होतात ग, ते बॉटल खूप स्वच्छता ठेवायला लागते त्याला. हूं त्या बॉटलची हूं हूं!
खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, खूप आनंद झाला.
मला पण मला पण खूप छान वाटलं हम्
मैत्रिणी भेटायला लागल्या ह्या माध्यमातून डिजिटलच्या
डिजिटलच्या पण आणि बऱ्याशा आता तुम्ही मला ते छान विषय सांगितला ती एक मला माहिती मिळाली. हा असं हा असं वेग मिळत ना आपल्याला एक गायडन्स मिळ ते एका मोठ्या बहिणीसारख एखादा गायडन्स मिळतो आपल्याला.
हो बरोबर आहे चालेल धन्यवाद ताई.
हो हो धन्यवाद.